हॅलो
अरे नेट गेलत रे नेटवर्क डाऊन झालंय जि जिओच
जिओच का लेट नेटवर्क चालू झालं काय विषय आहे
हा पाऊस आला की पाऊसाच वातावरण झाली की जिओच नेटवर्क चालत नाही
पाऊस पडतोय का तिकडे
नाही चालू आहे असं दिसय मग पावसाच वातावरण झालंय रे
ह ह ह इकडं वाडीत ऊन पडलय अरे
बरं
हम्म
ह
खिडकीत बसलोय आणि दाट घासतोय
हा
हम्म रूम बघितलीस का तु
मी ह्याला सांगितली बघ गणेश बघतोय गणेशला सांगित हम्म हम्म
मग रूम मध्ये राहणार कोणकोण तू गणू आणि
दोघ होणार केवढ बघत
आणि ह्ये सुरज्या
नाही तो नाही.
होय काय रोयाला घेताय का बघा ते नाचतय रुमसाठी कुठे
ते नको बाबा मग वाडी इथ राहिलेल बरं हॉस्टेल वर.
हा हा का रे का रे?
हम्म.
का?
नाही चांगली ती.
अळणीय काय?
अतिशाना आहे र. तेजच खरं तेजज खरं सगळं.
हम्म म्हणायच तुला रुमवर राहायचं सरळ राहायचं नाही तर नाही आलास तरी चालतंय.
कशाला उग अरे आलं म्हणजे एकदा वर्षभर सांभाळून घ्यायला लागेल त्याला वर्षभर कुठ बघत बसायचं त्यापेक्षा दोघ आर वन आर के हुडकलेलेच बघा बराय.
आ च्छा.
हम्म.
बरं आहे रुमला तो नाही ते.
हम्म डोक्याला त्रास तर नाही काय.
हम्म आमच्या‌‌ जवळ इथे नाचत येत्यात रूम बघा रूम बघा नाही तर मला घ्या नाही म्हटलं बाबा रूममध्ये जागाच नाही आता.
ह हा हर्षा म्हणलाय जा म्हणतोय रुममधन हाल म्हणतोय काय. नीट हर्षा असणा हर्षाच आणि त्यांचं पटनाय.
हम्म.
का?
अर कसं पण वागतंय चपल्या बेडपर्यंत आणताय काय करतय काय ते त्याला. कसं पण राहताय् हे काय हम्म.
ये येडबीड आहे का काय?
एवढं कळत नाही काय बारक आहे होय आता.
आता आर घरण येताना तेन क जेवण किती घेऊन आलंय माहितीय का? पन्नास साठ भाकरी घेऊन आलय पन्नास साठ भाकरी घरन घेऊन आलय् खायला.
खायायला खातय काय तरी.
खाताय की आता तीन आल्यापासून चार पाच दिवस झाले मेस ला जेवतच नाही.
अ न
हम्म.
त्याला रूम तर काय भेटत नाही सोड.
हम्म नाही क
येड्या ग राहतय त्यामुळे रूम त्याला कोण कोण हे करणाराय रूममध्ये घेणार आहे.
हा.
आम्ही पण रूम मध्ये घेऊ शकतोय पण नाही म येड्यागत कसं पण हे सगळ उसकून कोंबून ठेवणार.
तेच तर.
नस तित नसलेल परवडलं.
हम्म.
परत काय काम करणार नाही काय न्हाय. कालच बघ रूम सगळी साफ करून किचन साफ करून घेतल सगळ.
ब.
हम्म.
ती सामान बाहेर च टाकलं बाटल्या हे होत्या ती.
अर नाही ना काल टाक कायच म्हणलं होत आ पण तर ते हो पाचशे मणाला नाही ना गाडी पर त्यां स म्हणा रात्र गाड ख
हम
नाही दिसल रे बोल की
कचरा गाडी येत नाही तिथं कचरा न्यायला
कचरा गाडी हाय म्हणतोय पण मला गाडीतच दिसेना कुठे
बर
हम्
हम् हम
जरा कचरा ते रूमधला कचरा हे घाण काढून जरा रूम पुसून बिसून घेऊन
हम तेच करायचं रे सगळी घाण काढली आहे बाहेर
हम्म
पण आता जी राहिलेला कचरा आहे का नाही ते टाकायचं
हम्मम काल घेतलेच मी हे करून पण पुसायचं राहिलंय
बेसीनच्या नळचं पण बघा
हम्म ती पण जरा हे झालाय त्यादिवशी बघितलंच असशील
हो आर चालू झालं म्हणजे राततच एकदम वाजायला चालू होतय्
ह्
बे अ बेसीन मधन बेसन म तर पाणी फस्तता जात नाही रे खाली
मि अर्थ बदल्या पाहिजे ती
पग बेसंग गच्च भरत आलत बघ रात्री चालू झालत कधी झालत काय माहिती सका सकाळी उठून बघितलं तर भरलेलंच
हा
हम्म
खराब झाले त ती
नंतर नंतर ते बंद केलेचे चावी मग ते जाहीर झालं
हम्म ते खराब झालं त्याच्यामुळ ते ही होते या
हा
रज लो खायला तर खाय
हा
खायला म्हंटल तर हाय रे हिथे रूम ला
हा हा
शेंगदाण आहे बाहेर शेंगदाण आहे शेंगदाण संपव हम्म
हं हं
तू झाल नाष्टा
झालाय नाश्ता झाला माझा आता जेवायचं साडेबाराला हम्म
वय चहा कुठ गिलीस
आमच्या मिर केला होता
घरात
हा र रोमलाच ती पा पारताना शेगडी आणली ना परत्याने शेगडी आणलीय रे त्याचावर केला
होय कायता पिशवी हम्म आज जेवायला का
अस सोमवार काय माहीत कसलं कायती रोज जेवणा चा कंटाळा येतोय
वांगे
वांग काय म्हणत वांग किंवा कोबी असेल असं वाटतय.
काय चित्रुन काय
किंवा बटाटा बटाटाचा कर कि स्वस्त झालाय य्हणत्यात.
बटाटा का बटाटू मोठा वाला कोणाब? तमिष्कर प्रथमेश बोलला होता कॉल बटाटा का बटाटू?
काय बटाटा नाही बटाटू दोनही एक हम् हम्.
ये कुठलं छोट टाकलं तर बटाटा मोठा टाकला तर बटाटो. आणि ती काय छोटं काय टाकत नाही तुला माहिती आहे.
हो.
नाही
आणि त्यात चणा असतो जाखीन चणा बटाटा मनल्यान चणा असणार आहे.
मग?
चण्यान प्रोटीन वाढवायला लागली त पोरांचं.
प्रोटीन वाढायला लागली तर आमचं सगळं घटायला लागलं.
का कमी व्हाय लागलाय पोराच चण्यान प्रोटीन काय माहित?
अजून वाढल नाहीस काय?
हम्म
असं वाटयला लागलं खातू पण अंगाला काय लागनाच झालंय का.
नाहीच त लागतच नाही तर.
बारिक हुतोय एवढ नक्की.
हो आर, कपडे आता ढिली व्हायला लागली आहेत. फिट कपडे.. सोब हसाय लागली त्या
अम्म... तेच कि अरे, आलो की कपडे जी टाईट बसत होती. ती आता ढिली बसाय लागल्या.
मग काय?
म्हणजे किती वेर पडला बघितताई
ते नव्ह सहा महिन सहा महिन्यात, मी कॉलेजच शर्टर फिटिंग करून घेतला मग. ार एवढा ही झालाय फिटिंग करायच्या मापाचा.
ठीक. होय. एवढं झालतं काय?
मग काय काय नाही बरोबर नाही रे हीत.
हम्ममम. बरोबर, तर पॅन आहेच आहे.
शिस्तात.
हाय जातोय आय त म्हेत
हम्म, खायचं म्हण पैसे देतोय म्हणून खायचंय दुसरं काय नाही.
जसे मी
नाही तर भूक लागते, म्हणून काही तरर पोटला आदार म्हणून खायचंय.
हम्म.. एक मिनट थांबा हा येतो. मी खाली जाऊन बघतो. थांबत्या का ती गाडी तू मग कॉलला दिसल हा काय. हॅलो? काय म्हणत होतो? म्हणलं रे, खाली जाउन येतो, गाडी थांबल्या का बघतो.
बर, कचरा गाडी का?
होय.
हम्म हम्म, करा-करा स्वच्छ करा रूम
बरं पडणार ?
हो.
हम्म्म्ं. दोन मिनट. बर बर, चल ठेऊ का?
हा.
हा. ओम. ए ऋतू.